हॅलो हॅलो हा काय म्हणत हो त तू आ मिनट झालं होतं ना ग पूर्ण त्याच्यामुळे
का
आता बघ नाट न लाव पण आपली बात क्लिअर झाली ना आपली मस्त तेव्हा रिटर्न लाव हो पण आता बात करता करता कट झाला किंवा उचलला नाही त्या व्यक्ती आपण रिटर्न ट्राय करतो ना डायरेक् लागत नाही अस होत याच्यात
कमलीथाईला मी इकडन लावला आणि मग तिने मला तिकड लावला म्हणजे त न तिने साधा कॉल केला ना मग ह्याच्या मनन कट झाला तर रिटर्न तिला लागलाच नाही तिला बोलली ती लागत नाही मग तिला तिच्याशी ब हे झालंच नाही बोलणच झालं नाही
हा मग तस होत त्याच म्हणा मॅडमचा फोन आला ना याच्यावरच ते म्हणे आ केली ना पूर्ण दहा मिनिटं झाले ना तेव्हा मग बरोबर होत म्हणे मग ते ए व्यक्तीला आपण चारदा लावू शकतो आता आपण क्लिअर झाला आप म्हणजे ते दहा मिनिट नाही अकरा मिनिटं बद केली आपण आणि त्याच्या त्याचा कट झाला आता मी रिटर्न ट्राय केला ना बघ लागून गेला नाही तरर आता सुमित्राला लावला तिला तिला आवाजच येत नव्हता मग मी कट म्हणजे मी कट नाही मग त्याला लागलाच नाही म्हटलं काय डेंजर आहे त्यांना लागतच नाही म्हटलं असं म्हणून
हा कोणाचे कोणाचे दररोज दरोज चे कॉल चालू आहे दनव
सुनीिता सुनीिता चे पण काय सतराशे का बावीसशे बोलली ती आणि बाकीचे खर्च झाले असं बोलत होती म्हटलं खरं आहे की खोट धन्वंतीचे ते दोन हजारच्या वरती गेले म्हणे असं बोलत होत्या मॅडम काल पण मीटिंग मध्ये तसं रागवत होत त्या म्ह तुम्ही काय करता म्हणे असं तस म्हटलं आता
मला मला नाही वाटत मला नाही वाटत दनवण तिथे एवढे झाले
हम् राकेश आम्हाला म्हणे भारती खशार म्हणे आणि म्हणे अ इच काहीच नाही म्हणे ती म्हणजे एडी सारखी आहे म्हणे ती धनवंती तिला येड्यात काढता म्हणे ती किती हुशार त्याने पैसे कमवले म्हणे दोन हजार रुपये म्हणे कशाला दोन हजार तेवीसशे रुपये झाले म्हणे तिचे म्हणे अस बोलत होत्या म्हटलं होत म्हटलं रोज रोज तुम्ही जाता तिकडे म्हटलं वि्हिजिट काणं असो पण ते रोज जाता की नाही
चांगलं आहे उलट मग
नाही सोनाली मॅडम राहिल्या ना तर मग कसं लोक आता बघ सर लोक आले ना तर लोकांना वाटत काम कायतरी चालू आहे पण आपण सारख कस गावाच्या गावात राहतो मग आपण काही पण केलं नाही रोज सजे जाऊ दे असं होऊन जात ना मग लक्ष नाही देत कोणी आणि आमचं कस मीटिंग वगैरे आता करतो आता पण करतो पण मग कसं मग कोण येणार आहेत का असं विचारतात मग तसं आता बघ आज हे दोन तीन ठीक काय नाय मी सरांनाच विचारून केलं तस ते सिकलशेलचा दिवस ह पण असं नाही सर कोणी येणार आहे का असं विचारायची. सर म्हंटलं मीचं थोडी की चर्चा करेल सोपी सोपी भाषेत आपली भाषा पावरी भाषेमध्ये तुम्हाला मा म्हणजे तुम्हाला नाही या मुलांना क समज समजवणार बुआ म्हटलं थोडीश गोष्टी सांगेल म त्या लहान मुलना तसच पण मोठ्या महिलांसोबत मस्त बात झाली होती. अ ती सलिताला बोलायला लावलं तर ती पण बोलली नि असती.
आम्ही पण गेलेलो फक्त तेवढंच सांगितलं कारण की आपण लहान मु लांना तर नाय शिकू शकत ना मग तिकड स्तनदाना पण बोलुन घेतल आणि तर ग कारण की एक जवळच होती तिला सिकसलं होतं ना मग तिला पण बोलवून घेतल तिला सांगित तिला विचारा की सिकलसेल मध्ये काय होत कोण सिमटम दा वतात हीला विचारून घे अस तस मग तिकडे बोलले थोडेफार दोन तीन मिनिट मग झालं.
हा तसच होत मी पण तस दहा पंधरा मिनिट बात केली तिकडे आश्रम शाळा मध्ये पण म ते मुलं हो म्हणे म तो एक मुलगा नई असं म्हणजे आश्रम शाळेमधले बारा मुलं होत होते म्हणजे पाडाचे होते मलगावाचे तीन चार आणि पिपल्या पाळाचे पाच आणि एक काय इकडे ते कोरपाण आहे ना तिकडच्या दोन मुली होत्या असे ते म्हणजे त्यांना पीडित नही पण वाहक होत्या ना मग आप ल्याला आपण चेक केलं होतं मग त्याच्यामुळे पॉझिटिव्ह दाखवत होत ना ते मंग म्हणे अ काय बी म्हणे काय बी करता म्हणे असं त तिथंच ज शहाध्याला पण इतक्या शिव्या खाल्ल्या त्या मॅडमांच्या जिमेदारी आणि कधी पण आठ आता बघ अ काम करताना आता सिकल सेलचे जे टेस्ट वगैरे झाले कि मी तिनं नं पोझिटिव्ह तर मंग जे पॉसिटीव्ह निगतील त्यांना ना फक्त ती ते तिला घेऊन जायचं त्या परिवारांना सांगायचं त्यांना आग्रह करायच ह हा मग आपली आपल्यावर नाय घ्यायच. करताना ते पण मंग आता नाही ना बंद आहे आता बायफाळे करतील ना या वर्षाचा बजेट आला की की ते सांगतील तुम्हाला पॉसिटीव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह निघाले की रिपोर्ट देता आपल्याकडे मग आपण तो घरीघरी जाऊन मग त्यांना आपण सांगतो आपल्याला इथं जायचंय आता तुम्हाला सांगणार ते शाऱ्याला घेऊन जायचंय जिथं कॅम्प होतो तिथं दोन दिवसाच मग
नाही आता दोन तीन महिने झाले ते माहितीच पडत नाही कारण की हे गेले माझे दिर आणि ते त्याच्यानंतर त्यांनी पण गेलेच नाहीत. त्याच्यानंतर पण आम्ही पण गेलो नाय तर आम्हाला पण माहिती नाय चालू ये का नाहीये क टेस्ट बंद झाली.
नाही तीन एक का तीन महिन्यात एकदा होता ना दोन दिवस
महिन्यात की दोन महिन्यात
दोन दोन महिन्यात वाटत दोन महिन्यात दोन दिवस
तेच ना अजून माहिती कराव लागेल कारण की आता जसे पेशंट होत चालले हे आता पहिलेच केलेलं बरं.
मग न ते पण आहे आणि मग परिवार सहीत घेऊन जायचं. मग आपण तिथ गेलो आपली जिम्ेदारी म्हणून आपण घेऊन जातो ना तेव्हा ज्या व्यक्ती सोबत आहे ना त्यांचे आईवडील भाऊ बहीण जे असेल ते त्यांना सोबत बघ तिथे आधार कार्ड सगळ्यांच जमा कराव लागत नाही त्यांना केस करायला पण घाबरत नाही हा ते संस्थावाले आपल्यावर हो आपल्यावर आणून देता माझ तर किती पन्नास एक महिला होत्या तीस गरोदर महिला आणि हे बाग
म पहिले ला आपलं तर ते बीच मशीन खराब झालेय आता त्यामध्ये आम्ही
पण त्याच्या ते फक्त एस बी चेक करायचं होतं ना कि आहे शरीरात किती
ते पण कस परफेक्ट पाहिजेल आपण आपल्याला पण ते पण पाहिजे आणि केलं तेोगीचच काय म्हण घायला नको नाही तर दुसऱ्यांच्या शिवाय आता गरोजर होते केलं त्यांच दाखवत होत सहा पॉं चार आणि चार दाखवत होतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी यांनी अ नर्सने चेक केलं तर द पोईण अंग्रा पोळीण निघायचं
ह हा तस तर होतं पण इथं आम्ही चेक करायचो ना आता ते बघ घोटाळी चेक के ना ज महिलां जे होते ते झा कमी क झा होत रेफर केल होत ना कोकडताने सांगितलं असेल हा
आमचं जे केलं ना इकडं आम्ही ते खूप चुकीचं निघालं त्याच्यामुळे बरं झालं ते आता ते त्या दिवशी मी वाटत तिकड ठेवून दिलं काय केलं काय माहिती पण सर बोलत होते आचबी प मशीन आहे का नाही नाही देऊन टाका म्हणे बदलून आण बोलत होते पण सुमित्रा पण वि जथला गेली ना
हा
त्याच्यामुळे राहून गेल हो ते आता काय माहिती ममना तेच विचारलं दुपारी की मी ंग कधी ठेणारे तस तर मॅडम बोलले की अजून काही माहिती नाही पण ठेवतेजे असं बोलत होते
ह
अग संपण्याचे क न वर पण कडण का समत नाही ना ते क्युडवेल मध्ये पहिले ते सरचे ऑप्शन होत ते सरचे ऑप्शन गेलं ते मध्ये जायचं त्यांत ती अधिकच्या चिन्हाच्या मध्ये र्च बा जाच पण त्याच्या पूर्ण समजलंच नाहीे
ह हा ते केस केस आय डी मध्ये जायचं तर केस आयडी टाकून करू शकतो आणि म
तुमच्याकडे के आयडी होती ना आमच्याकडे साम्याला डायरेक्ट बरायला लावला ना त्यांनी तेव्हा आपण मज म होोत
अ मदर सांगितलं की त्या सगळ्या माता येतात अ लहान मुलांच चिल्ड्रन नेम असं येतं ना ते लहान मुलांचा येतो असं आहे आता
हम्म पण ते कसं अचानक त्यानी चेंज केलं ना तिथे खूप असं बॅक केलं की पूर्ण बॅक होऊन जातं अजून रिटर्न जावं लागतं असं झालं ते
हम्म नाही तरला अगोदर नंबर वायज
हा ते कस आपण आता याच्यामध्ये गेलो ना गरोदरी सधामध्ये ते पहि ून एक नंबरच दोन नंबरची घेतली अस मग तिच कस सर तड हा अस होऊन गेलता याच्यामध्ये वेगळंच वाटतं थोडं
ना म्हणजे आता तुम्हाला आणि ना आता माहिती आहे का आम्हाला जो जुनाा काय ना तो भरायला लावताय आणि मॅडमनी सोनाले मॅडमांनी खूद भरलेले आणि त आयडी त्यांच्या नावाने होती आता माझ्या नावाने सगळं माझ्या नावाने करून दिलेले मतलब
नाही ना चालू डाटा पण लगेच भरू शकतो पण मागचा डाटा भरायला लागतो खूप हे होत
हो ते बरं आहे माझ्याकडे ना जु रजिस् म बर भानुपया मॅडम आल्या होत्या त्यांनी हे करून आणि तेव्हा जेव्हा हे ाटाच चालू होत ना तेव्हा मला ते टायफेड मलेरिया झाला होता ना ते माझ्या हातातंजेक्शन हो तीन दिवसाच झाला डो तर रिटर्न आणखी ताप यायला लागला तर आणखी कि तीन दिवसात असं मला सहा दिवस इंजेक्शन हातात राहिलं होत ते भानुप्रिया मॅडम माहिती होत ते हच ही प्रॉब्लेम होती नाही तर अगोदर सुरुवातीला माझंच करणार होते पण ते भानप्रिया मॅडम पण तिकडे ह अंजलीकडे जायचे ते मेलनी का तिच्यायचे मग तेव्हा भरायचं ते आणि मग आता तर मग त्यांचं झालं होत मग आता चलताल अडचणी येतात आणि हे राहिले राहिलेलं आता तुम्हाला जे ऑप्शन देत आहेत ना आम्हाला नव्हते
हा ना तेच ना तुम्ही ते जे बरत होते ना तेव्हा काही प्शन नते आ त्यांनी पूर्ण क्युटबल पूर्ण कर
करून दिलेले सगळे प्रायव्ट प्रायवहेट सगळं वेगवेग त माहिती करून दिली
हा जे आपण याच्यामध्ये घेतो ना रजिस्टरमध्ये ते पूर् माहिती क्युडवेल म टाकून दिली त्यां सगळीच भरा लागते आ आम्हाला तेरा हना आयडी टाकताय ना यांची बाकी यांची बाकी आहे कोणाच आम्ही घ ण टाकायला गेल कोच एज नाही टाकलं कोणा बर्थ रेट नाही टाकलं त्याच्यामुळे पण ती आयड
होते आमचं पण जे सुरुवाती तला मेना
ते एक एक गोष्ट टकायला आता कोणाचं पूर्ण पूर्ण फॉर्म भरलेला आहे आपण फक्त तिचा आठवडा चुकला असेल तरी पण तो रि रिटर्न फॉर्म येतो रे आय डी नवीन टगतेत मग कं होत ते आणि सुमित्राचीथ आयडी टाकली कि ते केसेच नेत आहे
हा आणि ते बघ तुमला खर पण पटणार नाही जे आताचे जे मी आताचे जे स्तंदागरदर भरलेय ना एक पण माता येत नाही पण बावीस तेवीस सांगितल्या ना सगळ्या येतात सगळं म्हटलं चांगलं हे आम्हाला भरायला म्ह जु जु काम काढून म्हटलं काम खूप घु तला तर माहितीय एकच पेजे मध्ये ते प्रिंट काढून देता इतके चाळीच्या वर ते आकडा असतो तिथं मग ते भर
पाच टाकून दिले तरी पण टेन्शन येतं काल
हा
ओके. अ आम्ही शादयाला गेलो ना, तिकडेच फोन लावलेला मॅमांनी की कोकला लगेच मला त टाकलं तुला पण टाकलं का म्हणे टाकलेले मला तर माहितीच नाही नंतर नई तिकडनं आली मंग नंतर ना, बघितलं तर दोनच होते माझे
ह हा आणि आमत मला किती पेजेस दिले दहा, पेजेस दिलेले मी चार भरले आणखी बाकी आहेत सहा, आणि सी वजन उंची सगळंच बाकी आहे तिने, काय केलेलं तिला माहिती